हॅलो! नशहा.
नमस्ते मजेत आहात तुम्ही कसे आहात?
मी पण खूप मजेत आहे. तर आज आपण फिटनेस आणि- जे काही आपलं म्हणजे निरोगी जीवनशैली आहे या महत्त्वपूर्ण गोष्टीवर चर्चा करूया.
हो बोला?
कारण आजकाल आपण पाहतो की फिट दिसणं हे पण म्हणजे खूप आज. काल गरजेचं झालेलं आहे. आणि काही खास दिनचरया पण सुरू केली आहे या गोष्टीतून म्हणा. आता गेल्या काही महिन्यापासून म्हणजे आपण बघतो काही लोकांच असं असतं की नियमित व्यायाम. लोक सकस आहार आणि पुरेशी झोप यावर ते भर देतात त्यामुळे. त्यांचं म्हणजे एवढं फरक जाणवतो की ते निरोगी पण होतात. फिटनेस पण जाणव ते आणि त्यांचं जीवनशैली पण खूप छान प्रकारे होते. तर म्हणजे तुम्हाला काय वाटतं. ते की फिटनेसचा केवढा परिणाम आपल्या शरीरावर पडतो.
बरोबर कारण फिटनेस आणि निरोगी जीवन याच्यामध्ये पण लक्ष दिलं पाहिजे कारण आजकालच्या पळी जीवनात निरोगी राहणे खूप महत्वाचे आहे. फिटनेस म्हणजे फक्त शरीरष्टी चांगली अस नाही तर शरीर आणि मन म्हणजे दोन्ही निरोगी असणे होय कारण म्हणजे निरोगी राहण्यासाठी नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. कारण चालणे, धावणे, योगासण सण सायकल चालवणे किंवा घरच्या घरी साधे व्यायाम करणे. यामुळे शरीर म्हणजे आपलं सक्रिय, सुदृढ राहू शकतं.
हो. बरोबर आहे आणि लोक कसं फिटनेस म्हणजे फक्त म्हणजे ते म्हणतात ना सडपातळ दिसणे वगैरे असं काही नसतात. त काही लोक असे असतात जे की वजन कमी करण्यासाठीच व्यायाम करतात. पण एक ते कारण नाही कारण नियमित व्यायामामुळे कसं आपलं हृदय पण मजबूत राहतं मधुमेह मना रक्त क्तदाब, लट्टपणा यासारख्या मोठ्या मोठ्या आजारांचा पण आपणाला धोका खूप कमी होतो. मग रोज नियमीत माणसाने तीस ते पंचेचाळीस मिनिट मना चालणे, धावणे, सायकल चालवणे
हो आणि तर शरीराने हा अगदी बरोबर कारण निरोगी राहण्यासाठी नियमित आपल्यांना जे आपलं दररोजचं रुटीन आहे ते आपल्याना करायलाच पाहिजे. त्या व्यायामासोबत संतुलित आणि पौष्टिक आहार घेणेही महत्त्वाचे आहे कारण आपल्या आहारात फळेभाज्या डाळी, कडधान्य आणि पौष्टिक पदार्थाचा समावेश असावा. तसेच पुरेसे पाणी पिणे आणि नियमित झोप घेणे हे पण फार गरजेचे आहे.
बरोबर आहे कारण शरीराला फक्त क्त व्यायामच पुरेसा नसतो तर अन्न, पाणी, खाणं हे पण व्यवस्थित असायला पाहिजे. आता आपण काही लोक असे बघतो जे की ऑफिसमध्ये दिवसभर बसून काम अस काही लोकाचं मग त्यांना कुठे चालणं होत नाही कुठे धाव पण असते किवा त्यांच्या शरीराला काही व्यायाम नसतो. त्यामुळे त्या लोकांना कस आरोग्याचे एवढे परिणाम होतात आणि त्यांना आजार पण येतो, लठ्ठपणा पण येतो, काहीतरी दुःख त सतत आजारी पडणं म्हणा सतत दवाखाना या गोष्टी त्यांना फेस कराव्याच लाग तो त्यामुळे माणसांनी कस आहे सकाळी उठल्यानंतर मना थोडासा टायमिंग काढून स्वतःच्या शरीराकडे लक्ष देणं आणि फिटनेसकडे पण लक्ष देणं खूप गरजेचं आहे.
अगदी बरोबर म्हणजे शरीराला आपण विश्रांती मिळव म्हणजे मिळ मिळ मिळाल्यामुळे आपण जो दिवसभर उत्साही राहू शक तना तन निरोगी जीवणासाठी ताणतणाव कमी करणे आणि मानसिक आरोग्याची काळजी घेणेही तित केच महत्वाचे आहे कारण ध्यान, योग आणि आपल्याला आवडीच्या छंदांसाठी वेळ देणे हे पण फायदेशीर ठरते.
हो. बरोबर आहे. आता आपण पाहतो की काही लोक म्हणतात की माझ्याकडे वेळच नसतो वेळच नसतो पण त्या ठिकाणी माणसांनी वेळ हा स्वतःसाठी काढायला पाहिजे. लिफ्टऐवजी माणसांनी थोड्याशा जिणा वापर करणे म्हणजे पायऱ्या चढत असाल तरी तुम्ही ते एक प्रकारचा व्यायामच होतो. चला पाच मिनटाला उभे राहून शरीरिक इकडे तिकडे पाच मिनट जे आपण फिरतो ते पण आपल्या शरीरासाठी चांगलंच आहे हेल्दीच आहे. कारण कंटिन्यू चेअरवर बसूनच काम करणाऱ्यांनी हे काही छोट्या मोठ्या गोष्टी असतात जे की त्यांनी केलं पाहिजे त्यामुळे त्यांचं शरीर पण व्यवस्थित राहील, आणि संतुलित आहार पण हा आपल्या शरीराला खूप महत्त्वाचा आहे ताजी फळं खाणं, भाज्या, डाळी दूध, कडधान्य, भरपूर पाणी पण प्यावे आणि पण काही ठिकाणी असं बघतो जे की नैसर्गिकरित्या काही भाजीपाला आता जे आपल्या गावी म्हणा, आपल्या कुठे पण मिळतात ते पण त्यानी घेतलं पाहिजे
हो आता धुम्रपन धूम्रपान, तंबाखू, मद्यपान, आणि जंग फूड यासारख्या हानिकारक सवयी पासून पण दूर राहणे फार आवश्यक आहे कारण फिटनेस साठी महागडे जिम, किंवा विशेष साधने असे असणे नेहमीच आवश्यक नसते, कारण नियमित चालणे, आणि रोजच्या जीवनात अ शारीरिक हालचाल वाढवणे, यामुळेही चांगली सुरुवात करता येते पण म्हणजे आप पण रोज जर थोडा वेळ व्यायामासाठी जर दिला ना आहार, झोप, आणि मानसिक आरोग्य कडे लक्ष दिले तर आपले जीवन म्हणजे अधिक आनंदी आणि निरोगी होऊ शकते.
बरोबर आहे, आणि माणसाने फास्ट फूड हे पूर्णपणे बंदच करायला पाहिजे अ कट कारण ते थोडं बंद करणं कठीण असतं पण त्याचं प्रमाण कमी ठेवावे, घरचे ताजे अन्न हे सर्वोत्तम असते माणसाला आणि पाणी पण माणसानी अडीच ते तीन लिटर तर जेवढे काही कर जे नुसार आपणाला पाणी लागतं ते पण शरीराला आपल्या लागतं, त्यामुळे माणसानी पाण्याचा वापर केला पाहिजे, आता झोपेचा पण कसं असतं सात ते आठ तासांची झोप ही आप आपल्या शरीराला ऊर्जा देते, स्मरणशक्ती वाढवते, आणि आपला जो काही तणाव आहे तो कमी करतो, त्यामुळे आपला सात ते आठ तास झोप ही पण कंपल्सरी माणसाने घेतली पाहिजे. त्यातून पण माणसाला खूप म म्हणजे निरोगी शरीर राहतं, आणि खूप हेल्प पण होती आपल्या फिटनेससाठी, आपल्या निरोगी आरोग्यासाठी वगैरे.
झोप आणि मानसिक आरोग्यासाठी लक्ष दिले ना तर आपले मानसिक आरोग्याकडे लक्ष दिले तर आपले जीवन अधिक अधिक निरोगी आणि होऊ पण शकते, कारण शेवटी आता आपण म्हणजे निरोगी शरीरात निरोगी मन वास करते, कारण त्यामुळे फिटनेस ही एक दिवसाची गोष्ट नसून ती आपल्या म्हणजे जीवनशैली कायमचा भाग असायला हवा.
बरोबर आहे, आणि मानसिक आरोग्यासाठी आपण थोडसं कुटुंबासोबत पण वेळ घालवावा. चांगल्या लोकांसोबत गप्पा माराव्या, सकारात्मक विचार म्हणा, सकारात्मक बुकं असतात ते पण रीड केलं पाहिजे, थोडसं ध्यान, प्राणायाम, योग जे काही आपल्याला पॉसिबल आहे ते केलं पाहिजे, जेणे करून माणसाला मानसिक आधार पण, आणि मानसिक आरोग्य, एवढं चांगलं असतं की त्यातून पण आपल्याला जे डिप्रेशन असतं, कोणाला कोणाला कामाच ताण असतो, ते पूर्ण निघून जातो, तेवढा टायमिंगमध्ये.
बरोबर, निरोगी जीवन जगण्यासाठी फिटनेस, आणि योग्य आहार, म्हणजे खरच अ अतिशय महत्त्वाचे आहेत, आणि निरोगी शरीर म्हणजे केवळ आजार नसणे नव्हे, तर शारीरिक, मानसिक, आणि सामाजिक सुदृढता होय, कारण आ छान, म्हणजे धका धकी तिच्या जीवनात तंदुरुस्त राहणे ही फार खूप काळाची गरज आहे. आणि ग गरज बनली पण आहे.
हो आणि मोबाईलचा जे लोकं अतिवापरं करतांत जे कांहीं कामां निमित्त, तरं मणां किंवा विनाकारणं आहे. त्यांचा पणं परिणांम आपल्या आरोग्यांवर खूंप वाईटं होतो डोळ्यांवर तांण येतो झोप कमी होते. मानसिक तणांव वाढतो परंत डांग, सर्कल वगैरे म्हणां हे या गोष्टींमुळे माणसांनी असं आहे की मोबाईलचां जेवढां आपल्यांला वापरं करतां येतो तेवढां केलां पाहिजे विनाकारणं अतिवापरं त्यांचा केलां नाहीं. किंवा स्क्रीन टाईम हां जास्तं डोळ्यांना दिलां नाहीं पाहिजे. आपणं नॅचरली जे कायं आपल्यांला गेम्स म्हणां जे कांहीं खेळतां येतं ते केलं पाहिजे.
बरोबर आणि फिटनेस म्हणजे फक्तं बारीक किंवा सुंदर दिसणे नाहीं. म्हणजे शारीरिक वं मानसिक तांण सहणं करण्यांची पणं ताकांत म्हणजे फिटनेस असते. कारणं निरोगी शरीरांत निरोगी मनं पणं असते आणि आंता म्हणजे खूंप सारे व्यांयाम्स पणं आहे आंता वं वंजन नियंत्र नियंत्र रां नियंत्रित राहिलं पाहिजे आंता हाडे व स्नायूं बळंकटं राहिले पाहिजे म्हणजे व्यांयाम केले नां तरं राहील आपलं.
हो आंता आपणं पूर्वी जे बघतो की जे आपणं कबड्डी खो खो क्रिकेट म्हणां फुटबॉल बॅडमिंटन पोहणे सायकलिंग हे आपणं उत्तमं खेळं होते आपल्यांसाठी. पणं आंज कांल असं जणं ड्रेशन झालेलं आहे की त्यांच्यामध्ये मुलं हे बाहेरची ऍक्टिव्हटी काहींचं करतं नाहीं ते फक्तं मोबाईल टी व्ही लॅपटॉप म्हणां किंवा जे कांहीं वेस एक गदं किंवा हो यांचा वापरं जास्तं झालेला आहे आणि नॅचरली जे खेळं आहेत ते मुलांना ऍक्टिव्ह राहतं किंवा शरीर चांगलं राहतं ते खेळतं नाहीयेत आंजकांल
हो त्यांना कळतंच नाहींय म्हणजे पहिले तरं लोकं म्हणजे मोबाईल पणं नव्हतां. पहिल्यांच्या कांळी तरं छोटे छोटे मुलं मुली म्हणजे सर्व लोकं पहिले, अं मैदानी खेळं खेळांयचे तरं त्यांच्यामध्ये आपलं जीवन आपलं आरोग्य हृद्रृढ पणं व्हांयच्या व्यायांम पणं व्हांयच्या म्हणजे पूर्ण आपल्यां बॉडीची एक्सरसांइज पणं व्हांयची तरं आपल्या आपल्यांना कोणतं रोग पणं होऊं शकतं नाहीं पणं आतांच्या युगांमध्ये नां तरं खूपचं म्हणजे खाण्यांच्या बाबंतीत पहां खेळण्यांच्या बांबतीत म्हणजे लोकं खूंप म्हणजे आळशी झाले आहेतं
हो खूंप प्रमाणांमध्ये आणि योगांचे योग करतं नाहींत वगैरें योग केल्यांन कसं असतं शरीर जे लवचिक चांगलं होतं श्वसनसधार ते मनं शांत राहतं तणांव कमी होतं हे असं म्हणजे धावपळीच्या जीवणांमध्ये लोकं कांहींच करतं नाहींत आणि आंळस पणं हां म्हणजे एक एवढां शत्रूं आहे आपल्यांसाठी की जे आपलं आरोग्य चांगलं ठेवांयला किंवा म्हणजे वाईट करांयला खूंप वाईट असतं कठीण असतं कारणं आंळस जरं माणसांच्या अंगी असेल तरं तरं मंग त्याचं काहींचं करूं शकणांर नाहीं तो माणूंस
हो आरोग्य म्हणजे हीचं खरी संपत्ती आहे कारणं आंजच्या आधुंनिक म्हणजे जीवनांत आपणं खरंच फिटनेस
मंग संबंध केवळ वंजन कमी करणे किंवा जिममध्यें जाऊंन बॉडी बनवांयशी जोडतांत परंतु फिटनेस जे खूंप व्यांपक आहे कारणं फिटनेस म्हणजे आपल्या शरीराची अशी क्षमतां ज्यांद्वारे आपणं दिवसं दिवसंभरांची कामं न कतां उत्सांहने कार्यक्षमतेने करूं शकतो म्हणजे आपण आता धावणे किंवा चालताना दम लागणे म्हणजे हे खूप सारे आपल्याना प्रॉब्लेम्स होतात तर आपण त्या प्रॉब्लेम्सला काय करावं हे आपल्याला कळायला पाहिजे.
आता आपण बघतो काही वृद्ध लोक आहे, जे की डॉक्टरांच्या सल्ल्याने हलकं चालणं, म्हणा थोडंसं व्यायाम करणं पौष्टिक आहार घेतात आणि सकाळी व्यायाम करतात किंवा संध्याकाळी त्यांना जेव्हा पॉसिबल अस तेव्हा ते व्यायाम करतात यामुळे पण त्यांचं पण आरोग्य बघतो आपण की किती चांगलं आहे. आणि फिटनेससाठी लोकं कसं महागडे जिम वगैरे यूज करतात पण ते करण्याऐवजी तर त्यांनी अ चालणे मना, धावणे, योग, दोरीवर उड्या आणि घरच्या घरी जर व्यायाम केलात तरी तो पुरेसा असतो. फिटनेस साठी आपनाला फक्त जिमला जाणे किंवा जिममध्ये सगळं केलं तर व्यवस्थित होत अस काही नसतं नॅचरली पण काही गोष्टी केल्या तरी त्यातून आ पलं आरोग्य आणि जीवनशैली खूप मस्त होऊन जाते.
बरोबर. आपण खरं लक्ष द्यायला पाहिजे. आपलं आरोग्य कसं करायला पाहिजे. फिटनेस वगैरे खरंच खूप लक्ष द्या दिलं ना तर खरंच खूप चांगलं होईल आपले
करण निरोग गी जीवशैलीमुळे कस असतं माणसांना आत्मविश्स पण खूप वाढतो. शरीर निरोगी असेल तर मन पण आनंदित राहतं, कामात पण उत्साह येतो त्याला जास्त काम करण्याची एक आवड पण निर्माण होते. आणि सोशल मीडियावर वेळ घालवण्यापेक्षा रोज थोडा व्यायाम पौष्टिक अन्न आणि स्वतःच आरोग्याची काळजी घेतली अ तर एवढं जीवनशैली कोणाचीच अ चांगली नाही जेवढी आपली स्वतःची राहू शकते या ठिकणी
बरोबर हो खूप छान माहिती दिली. ठीक आहे धन्यवाद.